हॅलो
हा, जेवण काय केलत आज, मेनू जेवणाला काय केलंत म्हंटलं.
जेवायला मी सकाळी भेंडीची भाजी केलेलो, पोरांच्या डब्याला
हा.
आणि चपाती त्यांना घातलो, पोरासने भेंडे्याची भाजी अन् चपाती आणि जेवायला पातळ आमटी, डाळ वांग्याची केलेलो.
ते कसं करतय ओ
हम्म, तू कवा करत नाईस
आम्ही कुट घालूणच वांगेची आमटी करतोय.
कुट घालतोय, पण जराशी तुरीची डाळ घालतो. तुम्ही आणि, आणि शेंगदाण्याच कूट कमी घालतोय, डाळ वांग असं, ते पण छान होत्या सिम्पलवाली कवा तर. दोन वांगी घ्यायचं आणि कांद्याची फोडणी घालून वांगी चिरून बारीक-बारीक फोडा, आपण डाळ बटाटा करतो ना आमटी
हा.
तशीच डाळ वांग्याची करायची.
हा. हा.
कधी कधी तर शेंगदाण्याच कूट घालून करतोय. कधी कधी तर डाळ घालून करतोय असं.
वांग्याच्या फोडी चिरायच्या आणि- अं. हे हे घालायचं लसूण, जिर, मोहरी घालून- वांगेची फोडी हा मसाला.
पातळ आमटी करतेस का घट्ट करतेय?
घट्ट नाही अस पातळच की खरं कुट जास्त घालाया लागतय.
हां. मग त्याच मी काय करतेय डाळ जराशी घालते- आणि कुट जरा अन् डाळ जरा असं दोन्ही घालून करतो.
हां हां.
आमच्याकडे कसं पातळ सुकी सुकी भाजी नुसती चालत नाही. पातळ भाजीच लागते. त्यां नवरा
हम्म. आमच्यात- हां. ते एकाना सवय असते ना पातळ आमटी असळी तरच ते जेवण बरोबर होते.
हां. आणि पोरास्नी पातळ आमटी नको असते. सुकी - भाजी लागतात. त्यांना सवय झाली ना शाळेेतं अस खाऊन.
होय. होय. ते पातळ कस डब्यातून नेणार त्याने-
हां. मग तसच. सुट्ट्या असल्या तरी पण तसच लागतय.
म भेंडी कशी असं भाजूनच करताय ना?
हां. गोल गोल चिरून तशी पण करत- -ते आणि कधी तर लय मनात आलं तर भेंडी करतोय मसाला भरून. तर ते अस कुरकुरीत पण होता. हम्. भरली भेंडी.
मग त्याला काय?
अ भेंडी फ्राय. होय. कांदा, टोमॅटो फोडणी. जरास शेंगदाण. हो. भेंडीला. तुम्ही काय घालता?
आम्ही नाही. फक्त भेंडी भाजून घ्यायची आणि लसूण, जिरं- मोहरीची फोडणी द्यायची. त्यात चटणी आणि हळद टाकतोय. जर चटणी नाही- -तली तर आपला खरडा घालतोय मिरचीचा ठेचा आणि- ते घालून त्यात हळद टाकून हलवतोय आणि कूट घालतोय आणि झाकतोय त्याला जरा. लई पण झाकत नाही. कधी झाकल्यावर नाही नाही पाणी घालत नाही. हां. पाणी नाही घालत.
मी घालते बाई. मी अस हां. मला असेही आमच्यात लागत.
हं. हं.
आमच्यात अशीच लागतेया. पिवळी भेंडी आपण खरडा घालून म्हणालोय तसे केलेले खात नाहीत. तसं खारं वांग, हां. खार वांग केलं तर खातात एखाद वेळेस. खरडा घालून पिवळं वांग करतोय का नाही आपण शेंगदाण्याच पोट मसाला घालून.
हां. म्हणजे भरलं वांग का साधं?
साधं पण फोडी केल्या तरी पण चालत्यात. खारं वांग म्हणून होतय की मिठघालून. पिवळी भाजी बटाट्या वांग्याची असं.
हां हां.
आणि म तिखटवाली पण भाजी असतेया चटणीवाली नाही तर मग अशी खरड्याची. पण भेंडी आमच्यात अशी जात्या. कांदा- एक टोमॅटो भरपूर आणि शेंगदाण्याच कूट जरास झालं. चटणी-
हा ते आमच्या परवा दिवशी भाऊ आलता काकींचा मुलगा. त्यांच्या मामीने पण तसच टोमॅटो देन घालून करून दि कांदा टोमॅटो कूट
हा
तेे काहीची पद्धत, कर्नाटकात पण तसच आहे कांदा टोमॅटो तिन घालतात भेंडीत.
हा छान लागतय.
नंतर ह्याच्यात पण घालत्यात आपण झुणका करतो ना झुणक्यात पण त्यानी कांदा घालतो.
आम्ही पण घालतोय.
आमच्यात चालत नाही कांदा घातलेला झुणका.
मग कसला करताय तुम्ही?
अस हिरव्या मिरच्या आणि त्याच लसूण आणि हो तेवढ बारीक करायच. आणि फोडणीला जिर मोहोरी ते टाकायच खरडा. आणि हळद टाक ज आणि पाणी वतायच आणि नंतर मग पीठ वयरून वरन कोथंबीर घालायची हिरवी ते तस छान लागते म्हणतात. कांदा घाटलेला ते असं जिळगाट होते म्हणत गोड लागते कांदा घातलेल.
हम्म हम्म हम्म
आवडत नाही. मध्ये मी केलता मला कांदा घाठलेयलाच आवडते मध्ये मी कांदा घालूनच केलत. मग कस पहिल्याची माणस आहेत ना त्यांना आवडत नाही मग त्यांच्या हन चालायच मग.
हो ते पण आहे. अस आणि वेगळ वेगळं करत बसायच अस होतय. आपण पण खातो आणि तेच गप बसतो.
हा
पहिल्यापासून सासूबाई आपण लग्न, हा लग्न व्हायच्या आधीपासून जे सासूबाई करत्यात बघ पद्धतीन तसच राह लागते. दुसर कायच जेवले. मग ते चालत नाही. आम्ही अस करत नाही. आम्ही अस खात नाही. असच म्हणतात मग.
हा आ आधी आधी तर अस कालवण ते आमटी ते करताना पीठ घालत्यात ना जरा.
हम्म
हम्म तुमच्याकडे
घालतय की इकड नाही नाही पीठ लावत नाही लामटीला.
हम्म इकड पीठ लावत्यात जास्त. हम्म तेव्हा कस परिस्थिती आधी नव्हती तेव्हा
ह
मग पीठ जरा कुटाच लाऊन करत होते. मग माझ लग्न झाल्यावर काय करायला लागलं मी कुठ जास्त जास्त किंवा जरा खोबर घालायच असत. जराशी आमटि केल्या, पातळच केल्या, पाण्यागतच झाल्या अस करत होते.
हम्म हम्म हम्म त्यांच्या पद्धतीने केल तरच त्यांना चांगल वाटत.
हा
खाऊन सवय पण असते ना तस लहानपणापासन आता वेगळ दिल तर मग त्यांना वेगळ वाटतेच.
वाटते हा आणि ती चव त्यांच्या तोंडातन शक्य हा आता मी पण घरी शेंगदानच आम्हाला बाजारला दीड दोन किलो शेंगदान लागते महिन्याला.
होय आमच पण तेवढ होतय.
हम्म
दीड किलो बाजारातले आणि अर्धा किलो म ह्याला त्याला एक्स्ट्राचे आण दुसरीच अर्धा किलोची पिशवी आणतेय मी
एखाद वेळेस म ते भाजून पण खातात उपवासाच्या वेळेला
हा, हा
ते घरातल्या किराणा सामानातले दीड किलो घेतलं म्हणजे ते मला परत कमी पडतय
मग त्याच्यापेक्षा मी ते उपवासाचे वेगळेच आणतोय अर्धा किलो मग त्याच्यापेक्षा मग कधी भाजून खालं तर खात्यात नाहीतर मग गुळ शेंगदाण्याचा लाडू करतोय
हम् चालतय मी पण शेंगदाण्याचा लाडू करतोय मुलग्याला कधी ते केल्यावर आहे ना माझं त्याच अस असलं की एक, दोन वेळा खातोय परत खात नाही अस करतोय
हम्म चारायला लाव चांगलं असतं पौष्टिक असत्यात
चारून किती चारायचं ऐकत नाहीत
हा नाही आमच्या पोरास्नी लागतोय मग ते दर महिन्याचं ठरलेलं असतय
हम, हम मी पण ते जवस तेन आणून ठेवले जरा चटणी करायची म्हणलं झालं ते काय नूसतं भाजायला लागते ना जव
हा भाजायचं आणि थंड करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात म त्यात जरा जीर तीळ, लसूण घालायचा आणि त्याबरोबर शेंगदाण पण घाल
चटणी ग राहतेया का भरपूर दिवस
राहतेय की मी घालतोय बई कडीपत्ता घालतोय आणि तुला सांगतो मिरच्या सुक्या मिरच्या घालतोय
कधी केला नाही तस राहते का नाही काय माहित मला
लई दिवस कशाला ठेवणार आहेस तू
हा, हा ते काय आता मुलग्यालाच खायला करणार आहे ना
का आपण सगळेजण खावा की सगळ्यांसाठी चांगले असतीया केसांसाठी चांगले असतीया
हा, हा
त्या कोण भाजक्या आपलं डाळ्या असतय बघ पूटाण्याची डाळ ती घाल त्यात भाजून
हा, हा हा शेंगदाण घालतात हे माहित होत पिकल्या मिरच्या
पण घालतात हा पिक पिकलेल्या पण सुक्या घालायच्या वल्या नाही घालायच्या अच्छा चटणीच्या असत्यात त्या मिरच्या नसल्या मी तर त्याच घालतोय आणि त्या जर नसल्या तर एका दिवस म चटणी घालायची आणि मिक्सर मधन फिरवून घ्यायची हा आ मिक्सरला फिरवलीस की झालं दोन वेळा थांबून, थांबून असं चम च्यान खालवर करून भांड्यातच फिरवायचं वरच वर राहतय म्हणजे कण मोठं राहायला नको हो असं मनू
हा, हा पावशेर आणून ठेवलंय
त्यात दोन वेळा कर
दोन वेळा कर
एकदम हा त्यात एकदमच करू नकोस म्हणजे नंतर, नंतर खराब हो संपणार नाही गं तेवढी
होय.
शेंगदान तर ना आपलं सगळं घालून साहित्य आणि जरा जास्त होतं नई.
हा आणि ते, काय म्हणतात त्याला, आता एकदा केल्यावर ह्यात काय कमी पडलंय ते ते पण कळल नय.
हा, मग दुसऱ्या वेळे तू हा तुझ्या अंदाजान करू शकत्यास. आम्ही एखादा केलतो जवा असच स्ट्रेटनिंग केसांसाठी असच मोबाईल वर बघून, गळाय लागल्यात गं लई केस. कडीपत्ता तेण भरपूर घालून केलतो, भरपूर पतातून घालून केलतो. आणि चांगली झालती, मला एकटीलाच खायला लावलेत, कोण खाल्लीच नाही, दुसर कोण, मीच खाऊन संपूत्यात, जर असं तेल घातल म्हणजे अस कोरट्या चटणी खातो ना, आपण भाकरी गत. तस, तस घेऊन-घेऊन संपवली, मग आता काय करणार.
हा-हा ते जास्त कडीपत्ता घातलेलं पण वेगळं लागत असणार आहे ना.
नाही, तसं काही नाही. पण कोण खाल्लीच नाहीत ग, सवय नाही त्यांना कळली तर मी काय तर नवीन करणार, तूच खा म्हणत्यात मग.
ते दही मधून छान लागते हो.
हा, दह्या संग पण छान लागत्या, आपल्या भाकरीवर घेऊन त्याच तेल कालवायचे कच्च अस, आणि ते भाकरीला लावून पण छान लागतय, ताज्या भाकरीला किंवा चपातीला.
हम्म.
असं पण चांगलं वाटतय. कोरट्याची करत नाहीस काय, कोरट्याची पण अशीच करायची असते, भाजून घेऊन.
कसलं ते.
काळं बि नसतात का कोरटाच्या सूर्यफुलाच बी.
ते काय नाही ओ माहीत.
ते तिकडं मिळत नाहीत काय, तिकडं असत्यात आमच्याकड, कारव्याची चटणी म्हणतात ब त्याला.
कारव्याची हा, एक मिनिट.